हा नमस्ते ताई आवाज येतोय तुम्हाला माझा?
ते
हा तर आज आपण ना स्त्री शिक्षणाबद्दल बोल्या हा.
हा बोल हा. बोलले किू.
हा तर मला असं म्हणायचंय की स्त्री शिक्षण हा एक खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे. हा आजकालच्या काळात कारण कसं आहे की पूर्वी जे होत. ते आणि आत्ताचं ह्या गोष्टींमध्ये खूप खूपच फरक पडलेला आहे. अं तर पूर्वी पूर्वी कसं होत की मुलींना स्त्रियांना शिकव दिलं जायचं नाही जास्त. हो त्यांना त्यांना म्हणजे? त की तुम्ही घर सांभाळा. मूल सांभाळा. असं आता. मुली असल्या लहान त्यांना त्यांच्या लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी देऊन टाकायची. किंवा मग तुम्हाला काय करायच घरातच करा जास्त शिक दि जास्तीत जास्त तिसरी चौथ अगदी खेड्यापाड्यात एवढ श शिकय शहरामध्ये ते अ अठ्वी नववी. दहावी जास्तीत जास्त त्याच्या पुुढे. का गाडी जायची
नाही नाही जातच नव्हती, कसंय आ आत्ताच्या काळात कसं झालंय, की स्त्री सगळं सांभाळू शकते. जसं पूर्वीच्या काळात नव्हतं म आज पूर्वीच्या काळात काय होतं माहीतय काय एक स्त्रीच स्त्रीला म्हणजे कमी लेखत होती. म्हणजे कसं होतं तुम्हाला म्हणजे तुम्हाला पण सांगतोय मी की पूर्वी लग्न वगैरे झालं किंवा लग्नाच्या अगोर पहिला आपली आई सांगायची हा मुलींना काय शिकून काय करायचंय. शेवटी चूल मुलच असते मुलींच, हे वाक्य असायचं त्यानंतर लग्न झाल्यावर पण अगं आता मुलं वगैरे हे होणार तुला, आणि तू काय आता शिकायचं हे कर अस चालू होत पण आता कस झालंय प्रत्येक स्त्री ही सक्षम झाल्या स्वतः चा डिसिजन ती स्वतः घेते त्यामुळे स्त्रीच कस सांगू शक नका मी हे शिक प्ले आणि शिक्षण पण घेतात. त्यामुळे आता स्त्रियांचं म्हणजे एवढं सक्षम झाला प्रगती व्हायला लागल्या म्हणजे नोकऱ्या वगैरे स्व स्वतःचा बिझनेस असे स्वतः करायला लागलेत पूर्वी तसं नव्हतं. पूर्वीच मला एकच पटलं नाही की पहिल्या स्त्रीला प स्त्री च खेचत होती पहिला असं होत नाही बाबा तुला हे जमत नाहीय, असं आणि आता सुद्धा काही काही ठिकाणी ह की स्त्रीला स्त्री ही खेच ते किंवा नाईबाबा तो जमत मुलं सांभायला पाहिजेत. आहे मी नाही सगळं पूर्ण शंभर टक्के झाले काय काय ठिकाणी खेडे म खेडामध्ये आहे अजून. दहा पंधरा टक्के तरी हे असं असं स्त्री करते. म्हणजे सासू असू दे किंवा आई पण म्हणते मी आई सासू हे म्हणते मुलगीला म्हणलं जात तुला काय गरज आहे. तुझ्या आहे ना तुझा नवरा वगैरे कमवतो ना मग तुला काय गरज आहे आता जायची बाहेर मुलं कोण तुझी सांभाळणार आम्ही सांभाळू काय असं त्यांना कोण संस्कार देणार. असं आहे सुद्धा काही काही ठिकाणी तेच तुम्हाला सांगा लागले.
हो नाही फक्त स्त्रीला स्त्रीच खेचायच असं नाही स्त्री जास्त खेचायची. पण बाकीचे पण होते ना सोर्सेस म्हणजे हे वडील आहे आजोबा आहे त्यांना कसं वाटायचं मुलगी मुलगी ही परक्याच धन आहे. म्हणजे नम मुलीच लग्न केलं का ती जाणार सासरी निघून, आणि तिला जर शिकवलं तिने नोकरी केली तिला पैसा मिळायला लागला तर तिच्या सगळ्या पैशांचा उपयोग होईल तिच्या सासरच्या लोक नाही का म्हणजे मग माहेरी ती तिचं काहीच उप उपयोग नाहीये मग त्याला त्या एवढं अ करत बस.
मी अ मी तस का म्हणले की स्त्री स्त्रीला खेचत होती कारण आपण जवा अ घरी अस तो म्हणजे तो आपण जास्त करून आपली आईचा आपल्याला मग ते जास्त आहे. किंवा आईच्या संपर्कात आपण जास्त असतो तव्हा आई आपल्याला पावलो पावली ते सांगत असते किंवा अ बाई मुलगी स मुलगीची जात आहे तुझी. हा शब्द सगळ्यांच्या मला वाटते की मुलींच्या ह्याच्यामध्ये हा होऊन गे ला. चला शब्द. तुझी जात मुलगीची आहे आणि तू व्यवस्थित वागायला पाहिजेस किंवा हे तू करायला नको पाहिजेस किंवा हे करायला पाहिजेस अस हे म्हणल जातय की जास्त मला वाट ते वडिलांनी हे न सांगितले पेक्षा आईने जास्त सांगितलेलं असतय. की कोणी पण मला सांगू देत, की हे वाक्य प्रत्येक मुलगीच्या जीवनात आलेला आहे आणि त्या आईनच तिला सांगितलेलं आहे. मग त्यामुळ आई जर म्हणली असती ना हा बाळ तू करू शकतेस, आणि मग तू मुलग्याप्रमाणेच पुढे जाऊ शकतेस असं म्हणलं त्या काळात जर म्हणल्या असते ना काही जण, तर ते पण कस झालं की स्त्रीचा पण मी चुकी म्हणत नाही कारण, एक प्रकारच ते पहिल्यापासन जे काय म्हणतात ते पिढी बाय पिढी ते आलेलं होत ना. एक प्रकारे ते हा संस्कार किंवा ते ह रूढी परंपरा. त्यामुळे ते स्त्रीच ते जे मन मारण किंवा नाही बाबा तिचं पण एक मन खात होत की, हा पुढची स्त्री आता काय करतच नाही माझ्या बा माझे माझ्या सोबतच्या आहेत किंवा माझ्या पुढच्या आहेत. त्यांनी असं काहीच केलं नाही आणि मी कसं धाडस करणार. असं त्याचं धाडस म्हणून तर सावि सावित्रीबाई फुलेंनी पहिलं धाडस केलं म्हणून आता सगळ्या म्हणजे मुली शिकलेल्या आहेत, आणि सगळं आता त्यांच व्यवस्थित स्थित आहे बघा. जर त्यांनी धाडच केलं नसतं तर
कच बदललीय. हो कारण कस आहे कि आता आपल्या आईवडिलांनी पुढाकार घेऊन आपल्याला शिक शिकवलं म्हणून आपण आपल्या मुलांना पण आपल्यापेक्षा पण जास्त शिकवलं. नाही का हा. त्याच्यामुळे मुलांना अन मुलींना. मुला मुलींमध्ये आता नाही आता आहे ना आता मुला मुलींमध्ये जास्त भेदभाव होताना दिसत नाही, म्हणजे शहरी एरियात तरी मी जेवढं बघते ना. ग्रामीण भागातही तस मुलींना शिक शिकवलं जातय म्हणजे तिथे भागात शिक्षणाची सोय नसते बघा. त्याच्यामुळे बघते ना मी, आता शहरी भागात तर त्यांना हॉस्टेलला ठेवून वगैरे अशा पद्धतीने त्यांना शिकवून आणि पुढे नेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्याच्यामुळे काय झालंय. श्री श्री शिक तर ती संपूर्ण म्हणजे फमिलीचा उद्धार कर नाही का कारण कस श्री शिक शिकली म्हणजे मग त तिच्या मुलांना पण शिकवण्याचा प्रयत्न करते. मुलांनी पण शिकलं पाहिजे. चांगलं वळण लागलं पाहिजे. जे मुलांना तसंच. मुलांनी काय मुलींनी काय सगळ्यांनीच आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. नोकरी क केली पाहिजे हे सगळ ती ठरवते आणि त्याप्रमाणे वागते तेी अ त्याच्यामुळे काय होत. की मग त्यांची मुलं त्यांची मुलं मुली पण चां आता शिकायला ला आणि मुली पण चांगल्या कमवायला लागल्या आहे. नोकरी करायला लागल्या कमवायला लागल्या आणि आजकालचं कस झा मुली ह मुलांच्या खांद्यायाला खांदा लावून आही-या रा म्हणजेव इव्हान काही ठिका मुली मुलांपेक्षा पण जास्त पगार कमवत. ना दिसतय बघा. त्याच्यामुळे जे म्हणजे नवऱ्यावर डिपेंड राहणं हे जे होत ना आधी ते आता कमी झालेलं दिस. बघा म्हणजे मुली स्वतःच्या कम होता पगार कम होता नोकरी करता. आणि त्याचा फायदा त्या कु कुंबातल्या बाकी ना करून देतात असं मला वाटत.
आ मला असं वाटत की आता बघा पहि कस होत मुलगी सातच्या घरात पाहिजे काही पण हो दे. घर ह तू असायलाच पाहिजेस हा पण आता तसं नाही. मुली निवाण फिरू शकता स्वतःच डिसिजन घेऊ शकता तेनी म्हणजे स्वतः काही पण म्हणजे हे करू शकतात इंडिपेंडेंट झालेत आता मुली आणि हे आत्ताची म्हणजे जी म्हणजे मानसिकता कशामुळे झाली की बाबा बघून म्हणजे हे व्हायला लागल्या ना आता पुढं स्त्रिया चालल्यात आणि हे आताच्या खरं म्हणजे ह्याच्या युगामध्ये हे बरोबरच आहे स्त्रियांनी पुढं जायलाच पाहिजे त्याशिवाय आता तुम्ही सांगा पहिला कसं होत कि नोरा वगैरे वारला म्हणजे की सती जायच्या म्हणजे मला वाटते खूप अधिक अधिक आहे ह सती वगैरे जायच्या आता तसं नाही ही म्हणजे बंद केली ती परंपरा म्हणजे जी रोढी काय असेल ते परंपरा
हो बरोबर आहे ते
झालं तरी सुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहून क एकेक ती शिकलेली नसली तरी सुद्धा ती मुलांच्या पायावर उभं राहू शकते तस ती अगोदरची स्त्री असती तर की हुबारली राहिली नसती कारण तिला घराबाहेर घरामध्येच नाही झाले ना तुझ्या बाबतीत तू थांबच घरामध्ये असं होतं पण आ नाही आता स्त्रिया एवढ्याच शिक्षण झाल्यात म्हणजे शिकलेल्या असू देत अगर न शिकलेल्या असू देत सगळी छोटी कामं करून आता कोणी कोणण म्हणजे लीज आहेत ते शिलाई वगैरे काम करत गार्मेंट ला जातात ज्या स्त्रिया म्हणजे शिकलेल्या नाही त्या म्हणजे लोकलची जी काम आहेत त्या करतातच ना पण काहीतरी कमवतात. पण पहिला ते तेवढं पण त्या बाहेर जायला म्हणजे काय म्हणतात ते प्राधान्य नव्हतंच. कुठल्याही गोष्टीला पहिला पण आता स्त्री एवढी सक्षम झाल्या स्वतः एकटे असं म्हणजे प्रवास करताना पण ती एकटी फिरू शकते. हे म्हणजे मी नाही कुठ पण काही पण कु कुठली पण कामं असू देत ती जाऊ शकते एकटी एवढं सक्षम झाल्याबद्दल
हो म्हणजे कसय माहिती का की स्त्री शिक्षणाचा नक्कीच फायदा झालेला आहे. स्त्री शिकायला लागली त्याचा तिच्या स्वतःसाठी आणि तिच्या कुटुंबियांसाठी पण खूप उपयोग झालेला आहे. ह म्हणजे त्या शिकायला लागली, नोकरी करायला लागली, कमवायला लागली त्यामुळे कसं, की ती तिच्या फॅमिली पण तिने पुढे नेलेल दिसतय आजकाल बघा म्हणजे त्यांचा आर्थिकस् तर जो आहे तो उंचावला आहे. त्यांचा नई का त्यांच्या फॅमिलीचा अ राहण्याचा दर्जा हा मोठा झालेला आहे. आणि तिच्या तिची मुलं पण शिकली, मुल मुली हे पण शिकली आणि त्याच्यामुळे संपूर्ण फॅमिलीच अ हे स्वरूप त्यांनी बदलून
स्वरूप बदल बदललेल आहे, होय हा ना ता स्त्री शिकल्यामुळे आ पल्याला एवढं म्हणजे आपण आता आपल्याला जरी मुलगी झाली, तरी आपण आपण बिंदास्त राहू शकतोय म्हणजे काहीही शिकवण्याची एवढं गरज नाई लागणार. की पहिल्यापासून ए बी सी डी असं काही नाही. असं आय.
नाई हा बरोबर, एकदम बरोबर बोललात तुम्ही, ह म्हणून हे जे आहे ना श्री शिक्षणा चा हा खरोखरच अ खूपच चांगल हा बदल घडलेला आहे, असं मला वाटत. आधीच्यापेक्षा म्हणजे आधी शिकवत नव्हते ते ते नव्हतंच ठीक पण आता शिकवायला लागले, हे खूपच चांगलं झालेलं आहे.
मी म्हणते आधीच्या पेक्षा शंभर टक्के फरक झाले येला आहे, भरपूर झालेला आय, होय तेच की मोबाईल मध्ये नाई किंवा आपलं इंटरनेटमध्ये नाई, कुठच स्त्रिया कमी नाहीत.
हा सगळ्याच ठिकाणी हो सगळ्याच ठिकाणी वर
आणि ती मुळात म्हणजे ग घर सांभाळून बाहेरच काम करते म्हणजे तिला सॅल्यूटच आहे. खरं म्हणजे हो कारण हे पुरुष करू शकत नाहीत हा, पण स्त्री करू शकते हे असं आय, करू शकते मुलांना सांभाळून ओके
ले ताई धन्यवाद
ले, ओके थँक्यू धन्यवाद ओके हा ओके